हा
हॅलो हा बोल कर कनेरी म त्याला काय काय बघण्या
सगळं हाय तिथे तर ते भारी गेलो किंवा अस म्हणजे असे मूर्त्या त्यांनी केल्या आहेत
हम्म
असं जिवंत देखावा करतात किी गणप
हम्म हम् हम्म हम्म हम्म
छान आहे त तो पण
हम्म शेतकऱ्याच पण आ
हम्म शेतकऱ्याच म्हणजे असं प्रत्येक ह्याच दाखवलेलं आहे तथं
हम्म हम्म सुतार का
करण्यापर्यंत रास करण्या रास करायचं
हम्म
खरी खरी बैला अशी काढलेली आहेत हम्म सुतार कामाचं विनकामाच परत बाजारपेठ आधीची बाजारपेठ म्हणजे आधी पूर्वी कसं बाजार करायचे नाही पूर्वीचे पैसे
हम्म हम् हम्
पूर्वीच्याच बायक आहेत म्हणजे असं देखावा
हम्म हा हा हा
नऊ वाे साडेतीन घालून
हा हा हा
हम्म
सगळ्या हेतू जेड्या म्हण की
होय ते हे मारतात त्यांना काय म्हणतात होते
हं
लोखंड हे करून देतात की पोलाद
हम्म हम्म हम् हम् जावडी
लोखंड तयार करून देतात की ते असं मारग बसतात बघ
धावडच की
हम्म हम् त्यांचं
हम्म हम् वेळ येत तयार करतात ते ना
हम्म पर द गड पुतील
हम्म हम्म वटरका हम्म सगळं खेळायचं पण
खेळाचं पण
हम्म
पारावर बसलेली माणसं
हम् हम् हम्
माशी विकायला आलेली बाई
हम ह
विहिरीतन पाणी काढतीललं असं सगळे राहायेत
द वगैरे
दवाखाना पण आहे की एकाच शेच्याात असं केलेलं आहे ना ते सगळं दवाखा जरा तिं लांब आहे
हम् हम हम
ह् खरा आहेो त्याला फी
हम्म हम् फ ना
अडीचशे रुपये होय
एकच एकच
प्रतेकाला ह एकाचे फुलाने हाप असा आहे फूलमध्ये अडीचशे रुपये घेतात
हम हम
फक्त त्या आतला मूर्त्या बघायला लागत आणि बाहेर ते काचेचा महाल परत ते आरशामध्ये ह्याचा पिक्चर बघितला तुम्ही सलमान खानचा
को का
प्रेम रतन धन पायो
हूं हूं हूं चमायला
त्याच्यामध्ये ते आरश्याचं महाल हाय की
हूं हूं हूं
म्हणजे काचेचा महाल दाखवल्यात बघा ते पिक्चर पिक्चर मध्ये तस तसं काच तस काचा त्यानं लावलेला आहे तिथं महाल तो असा तयार केलेला.
तयार केलेला.
हम्म त्याचे पैसे वेगळे घेत्यात.
हूं हूं त्यांच आणि वेगळं का तिकीट
हम्म भूत बंगला हाय भूताचा आवाज तेण येतोय असं भूत बंगला गणपतीला ते डेकोरेशन करत नाहीत का ते भूत बंगल्यासारखं
हा हा हा हा.
हम्म त्याच प पैसे आलंग ये आलंग घेटात ते बघाये गेलेला की हम्म
हं त्याच पण आलंग म्हणजे एकूण पाचशे रुपये लागतात.
पाचशेच्या हा पाचशे लागतातच आणि जेवणाचं काय तीत त सगळ तीन टाईम नाश्ता वगैरे असतोय तेन देणगी वगैरे देतात कि तीथ जास्त करून देणगी दिलेलं असतय त्याच्या ह्याच्या तिनी नास्ता दोन टाइम जेवण कायमच अस
फ्रीमध्ये
हा फ्री मध्ये खर ते एवढं अस नाही फ्री मध्ये खरं ते शाळेत आता जेवन कसं देतात. अ पोराना तस हा डाळ भात असं जरास असं आळणी जेवण असत ते असं एवढं चमचमीत हें ते असं काय नसत.
हम्म हम्म हम्म भाजी वगैरे काय नसतोय.
नाही भाजी पण असते चपाती भाजी भात तामटी सगळं असतय.
हम्म हम्म हम्म
परत आणि ह्याच्या वेळेला पौर्णिमेच्या वेळेला हे असते ना त्यांचं महाराजांचं पौर्णिमेच्या वेळेला काहीतरी गोड करतात. प्रवचन असत्यात किती लांब लांबन माणसं येत्यात. तिथे तरी ती अशी आगरी कोळी माणसं आहेत की
हम्म हम्म हम्म
ह्याच्या साईडची हा कोकण साईडची
हूं हूं हूं
ती इथं वस्तीला येतात चार चार आठ आठ दिवस जर महाराजांचं प्रवचन वगैरे चालू असलं तर
हम्म ऐकायला.
ऐकायला परत आता ह्याच्या वेळेला महाशिवरात्री ला जत्रा असते ना मोठी
हम् हम् हम्
यात्रेला
म शिवरात्रीला पण असते व्हय यात्र भर
मंदिर आहे ना तिथं शिव मंदिर
हूं हूं हूं हम्म
शिव मंदिरात अ पूजा वगैरे घालायला हे करायला. येत्यात माणस आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस राहून म्हणजे असं शांत होऊन जाते तिथ ना असं
अ हा हा सोय वगैरे केलेली असते तुमची राहण्याची
हा राहायची राहायची सोय हायच आणि खायची हम्म राहायची रूमच आहेत ना सगळ्याशा
हम् हम् हम
हा मग राहायची प्यायची सोय सगळी ह्याय आणि खायचं काय तनी तीन टाइम सकाळ नाश्ता दुपारी जेवण सगळं ठेवलेलंच आहे
हम्म हम्म हम्म
हम्म हम्म
ह ह
ह आणि
अ ते सामने आला पाजा क मोटला
चला की
छंद त्याला खरंच जावे का बघी शेतकऱ्याला कधी भेटायच जाईल ह ट्रिप काढायला पाहिजे महिलांची
हम्म बचत गटाच्या महिला तुम्ही आता काढला तरी बी चालते
हम्म लते ग तेज अंबाबती
हा आंबाबाईला ज्योतिव्याला पन्हाळा पण जवळ पडवत तथनं
पाळू म
हम्म बरो म
म
ह हम्म कर ते कनीरमट्याला लई वेळ लागतोय बघायला एक कमीत कमी अर्धा दिवस तर पाहिजे
करदी अस
आवाज कट व्हालाय बघा तुमचा.
हम्म हॅलो हॅलो.
हा तिथं म्हणजे तिकडं सकाळचं दर्शन व्हायला पाहिजे हॅलो
हा हा हॅलो हॅलो
अऐकूयले या याले याले अऐकूले.
ख
तिथं सकाळचं दर्शन व्हायला पाहिजे. जेवलस का नाही तू जेवलीस मी पण आत्ता जेवल हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ह हॅलो हम् हॅलो हे चालू आहे कि फोन ते काय मगल्यास केलीस काय काय हॅलो रेंज मध्ये जा. वायफाय बंद केलीस का ब. हॅलो हॅलो हॅलो हॅलो वायपर बंद केली दन तीन किलोमीटर आम्हाच्यार कशी मिळ झालं ना